अरे यार! काय रे डबल डबल करत बसतोय, आधीच करून ठेवलय हां बोला. एक एक महिना बोला बोला. वा चाललं आता लिहिण चालू ये.
जेवलात काय?
तुमचं काय चाललंय?
मी बसलो आता जेवून लिहाला.
हां हां.
हम्म नाही सपोर्टर नाही यन इकडं. वही आहे.
म आज काय जेवणं बनवलात?
काय कयरायला आता?
आं?
काय कराईल?
लिघ्याच
का?
प्रॅक्टिकलच झालं ओ सर्व. थेअरीचं राहिलंय.
हम्म हम्म.
थेरीचं म्हणजे काय राहियला माहिय आपलं असय असायनमेंट नाही रिपोर्टर राेट प्टिंग ग्रुप प्रोजेक्ट आणि सेमिनार बस बाकी झाले बहुतेक
हम् तू काय लिहितो आता
आज होते माझ प्रॅक्टिकलचे सगळे हो ते फक्त सेमनार वगैरे रापत्ती होता उदे
हम सेमिनार कोणते कोणते राहिलेत
अ मेंटल आणि एज्युकेशन
ह त
फिनिशन
तगण त ल त म ना
आता मेंटरचच चालू आहे केअर पन राहिलाय फक्त फॉर्मॅट झालेत लिहून ते डायग्नॉटिस राहिले पुढचे
पुढचरी आलीच जराले का
आत्म दितलं.
हो डायग्नोस्टिक राहिलं फक्त समोरच आपलं आधीच सगळं झालंय फिजिकल एक्झामिनेशन पर्यंत समोरच राहिल फक्त दोन याचे
फाईव मोजलेत तुम्ही बरोबर आहेत ना?
मोजल्या नाही तशाच आहेत.
घेऊन आलो आहे असंच.
का?
आणणार नाही ना तुम्ही? फक्त चाईल्डचा आग घेऊन याय लागेल ना?
हो.
माझे पण अडकलेच. सर्वच तुमच्याकडे आहे दा.
का
मग ह्याच अर्प वगैरे कधी लिहलास
त्याच्या. उदया सकाळी येेतली काही एखदा तरी फोटो?
हम्म.
आणि आपल्या काहीतरी लिह
हम्म.
मजी एक होईल कपोपण सकाळ मध्ये
पेजच आहे काय माहित मी काय बघितच नाही किती पेजच
वीस वरतीच आहे बहुतेक तर बणी पण एकोणीस वीस एकोणीस वीस अ आहेत.
एक पंधरा पेजेसचा आहे पंधरा पेजेसचा आहे.
हा तो होईल काय?
आता की होईल समजा. कम्युनिटीचा. हम्म जितका होईल तितका हम्म.
मग काावज की विशे आमक एकज
उद्या जर सुट्टया आहे तर उद्या होईल तेवढं सगळं. ब बस. म्हणजे पण सुट्टी असते तर जवळपास होत होत बऱ्यापैकी. उद्या जर सुट्टी असतील जवळ पास होत होत म्हटलं. बर
ते सर्व झालं असतं कंप्लीट
हम्म अपडेट अपडेट येईल का
दोन तीन दिवस अपडेट
अपडेट नाही हाफडे म्हटलं रे
हाफ डे देतील
आं
असं वाटतय देतील म्हणून
हा तर आपल्याला देणार नाहीत बाकीच्याला देतील बाकीच्याचं झालंय सिलॅबस आपलाच सिलॅ बस नाही झालाय बाकीच्यां चा सिलॅबस झालाय जवळपास
हम्म
उद्या ये सर राहील ना क्वेश्चनच
हम्म...
क्वेशचन काय उद्यापासून घेणार आहेत काय प्रश्नाचे.
आं -ते चे कम्युनिटीचे
तेच उद्यापासून घेणार आहेत काय?
हो घेतील.
मग मागून सुरुवात आहे ना.
काय माहित आता कशी गेली. काय सांगता येत नाही काय चॅप्टर वाईज घेतली नाही तर एक एका सांगा.
हा युनिट वाइजच घेणार आहे.
हो मागून सुरुवात होईल त्याची बरोबर आहे. हो.. सेमिनार होईल मग कधी उद्या काय? काय बोलला उद्या नर्सिंग एज्युकेशन चा सेमिनार आहे.
लिहिलं असेल का त्यांनी.
काही सांगता येत नाही हो.
हं.. हं.. मी पण. नाही लिहिला अजून माझा जर आला तर वाढ
नाही तुझं लांब आहे, ना सुरुवातीला पहिले चॅप्टरवाले.
कारण याच झालाय ना ऑलरेडी पहिला.
नाही सगळं नाही झाला.
म ते राहिलेलं ते पण सांगायचंय काय?
हो. परत जान्हवी, स्विझर्लेड सोबत त्याच्या. आणि श्रेनिका ह वाटते, श्रनिका आणि श्रेयदंबस्कर. पहि हो पहिले चॅप्टर मधी. हम्म.
मोठा असेल मग भरपूर टॉपिक तो.
हो एज्युकेशन चे किती झालंय? पहिला चॅप्टर होईल कदाचित पहिल्या चॅप्टर मधील. ह..
नंबरचा काही संबंध नस नाही ना त्यात.
नाही नंबरचा संबंध नाही. चॅप्टरनुसार
हा. हा.
हम्! तुझ्या तो कोणत्या चॅप्टर मध्ये येतोय पॉइंट त्यानुसार आहे. माझा आता चौथा चॅप्टर आहे आणि एक सातवा की आठवा आहे.
चौथा आणि सातवा य.
हो!
त शेवटचच ना आपल्याला
हो आपल्याला ते तू सातवा
तुझ बुक आहे तुझ्याकडं? तिचं पुस्तक आहे का तुझ्याकडं?
हम्म.
हॅलो.
हा बोल.
अरे नर्सिंग एज्युकेशनचं बुकहाय का तुझ्याकडं?
हो.
ते तुझं झालं ना आता कम्प्लीट काय? की मला तर फोटो पाठवून ठेवते
ठीक आहे ठीक आहे
हम्म. हम्.
ह.
कितीपर्यंत किती मिनिटं तरी ठेवायचं असतय?
त्यांनी दहा मिनिट सांगितलेलंय.
प्रॉपर दहा काय?
हो.
दहा झाले कट करतो रिटन करतो थांब.
परत करतो थांब.
हा कर.